हॅलो.
हालो.
हा, येतोय का ताई आवाज?
हो येतोय, तुम्हाला येतोय माझा आवाज?
हो-हो, बोला.
हा, काय नाही, काय चाललंय? बिझी आहे. नाही, नाही ना? हा, मी तेच म्हटलं, तुम्ही तुम चे एवढे म्हटलं, अ उपक्रम असतात. शिवणा च, ब्युटीशियनच वगैरे, तर तुम्ही कसं च म्हणजे तुमचं टाइम मॅनेजमेंट कसं आहे. म्हणजे घरचं करून सकाळी पसन म्हणजे कसं करता तुम्ही सगळं एवढ्या रिस्पॉन्सिबिलिटीज?
ओ माझं कसं आहे ना, सकाळी मी पाचला उठूनच जाते. पाच, हो-हो, पाचला उठली का मग मी पहिले आधी आपल्या घरातलं देवपूजा पाठ झाली. मंदिर वगैरे जाऊन यायचं. आणि मग नंतर मग सगळं मुलांची आंघोळी झाली का? कपडे वगैरे मग चहा पाण्याची भांडी. लागली स्वयंपाक दहा वाजेपर्यंत तर आमचे जेवणं पण होता, हो, दहा वाजे पर्यंत जेवणं झाले, मग साडे दहाची बॅच चालू होती, मग ते सहा वाजेपर्यंत चालता. साडे पाच ते हा, साडे साडे दहा ते साडेबारा एक पर्यंत मग ती संपली का, मग एका तासाचा ब्रेक असतो मध्ये, प्रत्येक बॅचला ए एक तासाचा ब्रेक असतो हो, मग एक वा दोन वाजेपर्यंत मग आपण थोडं, घरातलं काही राहिलेले जेवणाची भांडी वगैरे ते करून घ्यायचं.
हा, हा, बरोबर.
आपलीच बॅच तिसरी बॅच आहे, दुसरी बॅच सुरू होते, मग तीन वाजेला.
हाव ना, हा हा, ह हां.
तर तुमचे पाच साडेपाच सहा पर्यंत चालतंय.
हा, हा, हा.
हो, मग ते सहा हो सहा पर्यंत म्हणजे सहा पर्यंत दोन बॅचेस आपण काढू शकतो.
हा, हा.
हम्म, आणि मग सहा नंतर मग आपलं घरातलं दिवा बत्ती. परत स्वयंपाकाचं, मग कपड्यांची घडी वगैरे स सगळे कामं असता मग आपले चहा पाणी.
हम्म, हम्म.
हो, मग ते रात्री आम्ही नऊ दहा पर्यंत तर झोपूनच जातो. तर मिळ जागी नाही राहात, साडे नऊ दहार्यंत झोपून जातो.
हा.
सकाळी परत तीच रुटींग आपली.
हां, हा, चा
मध्येे मध्ये फोन पण येत असता, फॉर्म भरण्या झे मुलींना. फॉर्म भरायचे असते, त्यांचे पण फोन येत असतील, तीन. आणि मग मध्ये मध्ये पाहुणे आले तर, मग थोडा फार तो ब्रेक पण घेऊन घ्यायचं. पंधरा मिनिटाचा फक्त, जास्त नाही.
सा. मी करते तुम्हाला, कॉल जरा वेळात करते.
तुम्ही ऍपवरच लावलाय ना ताई फोन, हॅलो.